हम् झाल्या क जेवणा बाई
कार नाही बसली तर आ आ जेवण घेऊन झाले बसले जात हकड इथ एक्रलीिक काय
आह
कडाई खड्रोल काय
हम्म बाजू आहे तिकडे
आह
हम्म नाही नाही भाजी घेत होती
हा का काय भाजी केली त आता
भाजी काय अर बारीची आमची
हो का आम्ही काय वटेटेच बाज केली
हो का.
हम.
हम्म ते चालू म.
काही नाही आता काय वा पिरली पिर
ह का बालाजिल ति तराला.
हा येल् तु ना.
हा हा कोण कोडपरले.
काय वाार जी उ जंतील रामेश्वरम हो जुन बाहरगडी त्या फिरत फिरत गेलो.
हो का.
हा त्या ज्यावढ्या टूरला लागल तेवढ्या कररीी चालू.
नव का.
हम्
मर.
हा पंधरा दिवस होतो तिकडं.
ह का.
हम्म.
नमस्तेतिरा करताव ना.
हा ते चां काय.
बरं आहे ना आम्हाला जायचं होत ना ोलला.
हम.
माऊरला मला जाायचं होत.
कधी,?
जाऊ जाऊ करून टपलंस.
आाता ह एखकादशी जाणारे.
का?
तुम जा आठे का?
बना आ का.
जायचंस सांगा मला आमल बि यायचंय म.
् सांगू ना सांगू ना सोपे असले बर आहात मग.
जाऊ म्हटलं आपण मग सोबत.
हव ना सोबत असल्यावर बरं राहतं.
हा बालाजीर मथे गर्दी होती.
हा आता गरदीच राेल ना मग.
आम्ही गेलो आम्ही गडता उतरलो नाही तर लगे च चिड जणाची मृत्यू सांगितला.
ह..
आम्ही गड उतरलो ना.
हम्.
खाली आल होत ति दोन चार जण आता. अपघात झाला हम्म.
हम्म. हो आता नाहीत मग पंढरपूरला एकादशीला.
हा मग का आता काय एकोणास दिवस राहिली. जाऊ मग आपण.
बज.
हल का बतीयन भीतीिन.
जऊन येत या ेवट्या पंढरपूरला जाऊन येतते.
हा ना मग छोटे बन रुलस म्हणते मी.
ना आ ना
मोठे बोंटल फुला शके कदा न पई पई मग आता नाही कापच होता आपण
नाही नाही सातार खेल जात दिंडया
हा का?
हम्म
दररोज ची चालल्यात कोणत्या आ
म त्या त्या लवकरचा नि
हो का?
हम्म आर त्या आडफटोधीम्या राहते मोठे देम दती ह् हम्म हम्
मग चालतय काय
हो न हम् सोबत लागल ना दोन जोड्या. हम्म
जोड्या कायची भेटायच्या आता सगळ्याची कामं चालू हाय.
असल्या जा
पवणम
हम्म तुम्हाला वेळच्या कामावर येई तुमचे वेस
हॅलो! !
काम आवर गेलते तुम्हाला यायचंय ना
हो
हम्म
सोबत असेल जाऊ मग
हम्म
सोबत न तर कायच मग काय चालू होत.
काय जाण होत मी
सोबत असलं तर माणुस जातोय.
हम्म राह त ना चांगला काय लोकांना काय काम नाही?
हा मग काय?
हम्म लोक राात
हा पण पावसालाच ते ख आता आळंदल किती पाऊस चालू आहे. इंद्राणी नदी भरली पुरी.
भाऊचौ उकडताल पाणी
आहे आपल्याकडेच फक्त
हा का?
हा
हम्
इकडे आता हे रील स्टार ते यांच्याकड नाही ना ते बाबा नाही तो
रील स्टार कोणता?
सुद्धाखिनक दिवशी मी
हम्म हम
त्यांच्या गावाकडे पीटीएम पाऊस दिले
आ.. ह.
हा
नाही
ते आबि आणि फेटा घालतो ते भगवा फेटा घलतो पाय.
हम्म हम्म
त्याच्या गावाकड ते दरोजचे ना तेष्ट त राती हा
म्हणजे
तो दररोज चे सांगत रात आमच्याकडे पाऊसच नाही असं तसं आहे.
हा का?
हम्म
हम्म हम्म आपल्या कडे प्रत्ये. चालू झधड पडला जिडं फुटलं तिडच काल आमच्याकडं.
ह आमच्याकडें त तशी
हम्म
काही काहीचे माल सड राहिलेता एवढा पाऊ.
हम्म
रिक्षा निकका तडून.
हम् आवाज येरा ला?
हा
हम्म हम्म काय चालू अजून.
काही नाही आता झोपतो आता
नाका
हम् ना थकलो
राव का काय काम केले तुम्ही थकाला?
घरीच असल्या र असं पडून राहिलं थकत म्हण.
होय का?
हम्म
हम्म बर मग झाली काव आहो यांची घर भारणी?
कोनाची?
हा बाैलनगरच्या पाहुण्या यायची. तकद्याची घर
त मग सतरा का अठरा तारखे झाली पण अठरा तारखेला.
हवं का हवं का. मोठी झाली आहे ना चांगली?
हा गण मोठी होती.
होव का.
हा सातशे आठशे लोक सांगेन होते. हजार बारशे लोक जेवले.
बरच जेवले मग
हा आपण स्वयंपाकाच्या हिसाबण जेवला तेवढं आता तरी मागून भात अन ते. लागला होता
ह काय होता स्वयंपाक?
काय मसाले भात होता पुरी भाजी होती. अन अजून जामुन होते.
होव का गुलाबजामनचीती का
हा
हम्म मग त बस काय वाजले असेल की तुमही
हा खाली
घरचे असल्या प ह का
मुोलाच्या मुघांच घरी बी उरलीत कि मोठी लगे मोठ आपचीिकाटस्पातीलला स का
हा
तेवढं भर मुरली होती
ह का बरं आहे मग कमी नाही पडलेन पण
नाही कमी नाही पडली कोण होते फक्त ते भात केम पडात म्हणून तुम्ही भात टाकला होता
नाव का
ह दशक पुर्या कायला लेतली अं मीश किलोज पुऱ्याक पळला अस
हो का अरे कुठला होतचरी
त्या तिलाच होता कोणाला तरच लागेला होता ग इतकं मला काही माहित नाही
ह काथ ना होती तड
मी होते पण मग आता मी मध्ये होते आ ते पूज सामान ते सगळं आमच्याकडच होत ना
हा ह
हम
का काय घेतलं त मग कार्यक्रमाला घगरा घेतला न का
नाही कुर्ती घेतली होत मी
ह ह प
हम्म
हम्म बरोबर
तुम्ही आल ते ना
ह मन पालं
कोण
कायमला पण उशीर काता म्हणून पा
हो का
हम्म
जागरणी होत मग
कागराठ ये ना तु का
हा घरबरणीच मोठी गेली त्याने यावर्षी
नोड मोठ वेटिकलंय हम नन पब्लिक असन ना गन पब्लिक असन
हा मग पण मग ते अशी पब्लिक अशी एकठीण हो्हती ना
न का
ह ते सिटीतचच राहत एक संध्याकाळ लोक प चाढलेत तिथं
तिती रूमचं बांधलं
ते तीन ताळी तीन तीन रूमा
मड दि ल का
गप खाली तीन रूम आहे आणि वरचे दोन दोन दोन रूम आहे आता वर्ष दोन भाडन द्यायचे आणि खाली राहायला
हो का ह् वरा म
हा मं काय नाही नाही आता अज नाही दिले भाडे कर येऊन परवले आता
हो का
ह काम चालू
काय काम चालेलंल
ह फिटिंग ते बाकी आज
हो का
हा आमही पीओपी होईची
बीओपी कराजे का
हा
हम्म ते आता मुनत होत्या झाली म्ही होती
ह थोडी ब त चार चार लालेटर राहत बोटले ती झालीय आणि मग तेी आते कलरची लाईट बाकी लावायची
न का
हा मग ती कनेक्शन तशीच पडेलग घुड्या घड
हम्र ना मोठे भाडे चार चार हजार म्हणलं तर आठ हजार भाडे
हा
तर मघाल सगळी आता गाडी घेतली स
मी आत ना घेतली ना.
हो का
हा पहिली होती पहिली इकली ती ललेई जुना मॉडल होता आता हा दोन हजार दोन हजार अठराचा मॉडल येतता इला
हम्म जमली म काय चालली घण झाली चगली ख कायत दु
हा मग पण त्यांच त्यांच जाऊ का पुुरती हा ती
ह का
हम्म
हम्म् बाकी का चालू पोरीच का चालू त्यांच्या
काय आता तयक तेरावीलाय मोठी अला आणि आता बार आकल गली
हो का मोठी तेरावी ला का
हा
ह नोका.
हम्म.
हम् मोठल झाले मुग पुरवी
हा न का.
हो का. हम्मम बाईक काय चाललंय ते लाईन ववशीित का चाललं.
आह.
तर नाही ना मग अवशीच काय चाललं तया
का नाही त का त पणंदची
हम.
वरचल
अ का?
का खटले तचं दुकान लावतेय ती
अं.
हम् आता ठेउक झाली आता मिनिटं.
नई नई थांब.
आ. हम्म बर.